हा बोला
अम
ह बोला
हायत ना दारात खेळायला तुम्ही बसले इत दरवाजाला ती पण आलीत लगेच बाहेर खेळायला दारात
हा हा हा किचनला दरवाजा हाय काय
होय इकडं किचन ला दरवाजा हाय सेपरेट तिकड आत-अ हॉल ला दरवाजा हाय
आ हा हा
हम् चल
ना आम्ही पण किचन ला दरवाजा काढलाय व्हय
होय सेपरेट दरवाजा असलेल बरं पडतंय नाय कोणतरी पण इकड बाहेर आलं इकडनं आपल्याला जायला पण बरं पडतं लास्ट ला आहे किचन पुुढ पाच खोल्यायेत. इकडाये
हा हा हा हा.
लास्ट लाये किचन बाथरूम तर तिकडच आये किचनच्या साईड लाच आय बाथरूम.
हा हा हा
पुढच्या चार पाच खोल्याहेत त्या सेपरेट आहेत म्हणजे
हा हा हा हा
जायला बाहेर अन् यायला दरवाजा पण आहे वेगळा वेगळा
हां हां हां,
हम् तुमच?
आमच काय तीन रूम हायेत.
हा
हॉल म पहिला हॉल आहे मधे किचन केलय आम्ही. मधे किचन ला पण बाहेरून दरवाजा ये.
हा हा
आणि बेडरूम लास्ट ला केले आहे एका साइडला बेडरूमच्या साईडलाच टॉयलेट बाथरूम केलय. एक अटॅच पण हाये आणि एक इंडियन टॉयलेट पण केले अस केल.
हा हा बेडरूम ला दरवाजा आहे तिकडण समोर न पण हाये
हा हा हा
हम
आणि काय मग पाऊस आहे का नाही?
पाऊस नाही मघास पासण व्हता आता नाही बंद झालाय..
बण झाला दमला पाऊस आज पडून पडून.
काय पाऊस पडतोय पडायला येतो पाऊस काहीच नयी
आ हा
मधी पडला त्याच्यावर काहीच नाइ आता
हा
आणि पाऊस पडाला की बाहेर येत नाइ मग पाऊस नसला तरच बाहेर येतात.
हा हा हा
ह
आणि काय मग?
बाळाला काही वरच घालताय सा का नाइ
होय घालतोय की.
हा हा
हा
मग मिस्टर काय काम करतात
मिनट बाहेर जातो त आणि माझा आवाज कुठलाय काय बघायला आलो तोपर्यंत लगेच आवाज आला त्याला. हा मिस् होय उटा लागलाय नाही. काय झोपा लागलाय आणि.
हा हा.
हम
हा न काय म
काय नयी बसलो दारातच अजून.
हा हा हा
मी आत गेली मग ती बी आत करीत लगेच दंगा करत मी बाहेर बसले गप गार खेळत बसतात बाहेर
हा हा हा हा
हम्म मिस्टर काय काम करतात?
मिस्टर हॉस्पिटलमध्ये जॉब करतात.
हा हा
हम्म
ह् आमचं कंपनी त हायत सुपरवायझर.
हा हा हा हा
ह माघ काय नाही दिवसभर यांचंच कि उसाभर करायची.
होय होय. तेच कि धनुकड का राहायला गेलेलं सा?
ते आज मुलगीचा साहाव्याचा बड्डे होता
हा
मग त्यांनी फोन केलीतीत मग त्या दिवशी नाही गेलो दुसऱ्या दिवशी गेलतो.
हा हा
हम सोडत्यात कुठं त्यातच दोन दिवस गेले रविवार गेला स सोमवार गेला. सोमवारी पण आनी राहायला लावलित. मंगळवारी तेनी जाणार होते कामावरन फोन यालता. मग आलो कि सकाळी आठ वाजता आलो. इथ यूपर्यंत दहा वाजले.
हां
चालतय आवडले त्यानी त्या लगेच गेले तिकड कामावर. मग आम्ही घरातच के त्यांनी आलत गेल्या महिन्यात. अ मुलग्याचा बड्डे होत.
हा मी पण मधी आलेलो एक दिवस फक्त फक्त जाऊन तिच्याकडून आलो असल. थांबलो एकतो जेवण केलेली ते आम्ही लोले ज्वेलर्समध्येध्ये आलतो.
हा हा.
हा मग तिथून मग तिच्या्याकडे आलो जेवल आणि लगेच आलो परत. मग सासरे घरी होते जेवायला वगैरे द्यायचं हो त्यांना म्हण मग आलो लगेच थांब म्हणत होती हा दाजी पण म्हणत होते राहा राहावा म्हणून संध्याकाळी मटन वगैरे आणूया नको म्हंटलं.
हा.
नको म्हटलं जातो म्हटलं सासऱ्यांना जेवायला वगैरे वाढायचंय म्हंटलं.
हम आमच्या त्यास नाही कुठे सोडते आत ठेवून घेत- काम अस नाही आता परवा पण गेल तू गेल्या महिन्यात.
हा.
अ तेनी आलत मुलग्याचा बड्डे होता त्या दिवस.
हां.
आम्ही गेलो त्याच्या नंतर आणि सारखं फोन करताना, परत आणि श्राव्याच्या बड्डेला आणि फोन केलेत.
हा. हा. हा.
नाही म्हणजे, सारखंच बोलवाल्यात. आणि जाऊन येवूया चलं लगेच, लगेच म्हणत त्यातच दोन दिवस गेले. हा आणि हा मग थांब राहिल.
तेच पण पोरी ते कुत्रे एक त्यांचं.
होय शिजु एक हाय कि त्यांचा होय. अम् त्या मुली पण म्हणजे असं छान शांत आहेत.
होय शांत आहेत होय.
तिन पण मुलीच आहेत ना?
होय.
ऐ दादयाच एक लाड करतेत तिकडं.
हा.. हा.
मग आता नाही म्हणायचं बी अवघड, म्हणताना जाऊन येवू चला म्हणलं.
हा.. हा.. हा.
ते दोघं पण चांगले आहेत. स्वभाव चांगला आहे त्या दोघांचापण. हम्म्. मग.
आणि काय मग?
कामावरून कधी येतातं घरातले?
येतात सासूबाई आता पाच वाजता येतात, मिस्टरांना जरा वेळ होतोय यायला.
हा.. हा.
सासूबाई येतात आता.
हा.. हा.
हम्म्.
माग?
आणि काय मग?
काय नाही. निवांत बसायचं, आता दिवसभर काय काम आहे.
हम्म्. तुमचं किती शिक्षण झालं?
माझी बारावी झाली की.
हा.. हा.
हम्म. बारावी होऊन काय उपयोगच नाही घरातंच क दिवसभर
होय.
आता ही मोठी झाल्याशिवाय खरं, बाहेर पडता येतच नाही.
होय, ते पण आहे.
होय.
हम्म्.. आमचं तर, माझं तरी काय. चौदावीला होतो, तेव्हाच लग्न केलं.
हम्म्.
कशी तरी पंध तो पोटातच होतं पोरगं, पंधरावीला.
हा.. हा.
राहीलं. त्यामुळे, पोटातच होता तो. पंधरावीची एक्झाम वगैरे कशी तर दिली. हा, पास झालो. पास झालो खरं, तिथून मग हा लहान. त्यामुळं, जायलाच मिळालं नाही मला पुढं. हा, आता एक पाच-सहा वर्ष झाल्यावरती म्हटलं, आता शाळेला जातोय हा. निवांत होतंय, तोपर्यंत कुठलं? तोपर्यंत हा झाला, ते घर बांधायला चालू होतं त्यात. एक, थोडे दिवस गेलं. तोपर्यंत, हा झाला.
होय. काय ना कायतरी पाठीमागं लागतंयच ते.
हो, ह्यातंच गेलं सगळं आता. आता कुठलं ऍडमिशन टाकतोय आणि काय करत
होय, आता ह्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. शाळेत सोडायला पाहिजे, आणायला पाहिजे.
होय तेच की आम शाळेत आम्हाला काय सोडायला वगैरे जायला लागत नाही खरं स्कूल बस हाय तर मोठ जातोय स्कूल बसन जातोय
तरी पण त्यांना ला शाळेत जायच्या टाईमापर्यंत आवरायचं
हा आवरायला वगैरे लागते होय सगळं
होय.
आवरायचं वगैरे.
हम्म.. ते काय, स्वतःचं स्वतः आवरणार आहेत?
तो नुसता गेला की, नाही आता मोठ्याचं मला काय एवढा ताप नाही. आता चौथीला आहे तो. त्याचं काय एवढं काय करायला लागत नाही, तेवढंच जेवायला वगैरे द्यायचं करून. डबा वगैरे द्यायचा तेवढंच, मग आपलं-आपण सगळं करतोय. तरी पण हातात द्याय लागतंयच सगळं, खरं. ड्रेस वगैरे द्यायचा
द्याय लागाते हातात
हा कपडे द्यायचे होय सगळं चालू असते कुठय होय बाटली भरून द्यायची सगळं असतंयच होय
तर ओ घ्यायच्या वेळेला त्यासनी काही सापडत नाही
होय तसतेच असतेय तरी पण आणि ऊट ऊट बाबा खरं टी व्ही तब ते लावलं हॉटस्पॉट कि ऊट उटतच नाही उट उट की करत तिला पाठी लागत बसायला लागते त्याच्या मग हा उठणार मग निवांता हा उठत एक नाहीत लवकर सकाळचं उठ म्हणता साडे आठ वाजले तरी उठत नाही साडे नऊ ला बसयेत्याआ
हा
साडे आठ वाजला तरी उठायचा पत्ता नसतोय त्याचा उटतोय कसा तरी आंघोळीला पण जायला टाईमपास करत करत जातोय पाच दहा मिनट आग बसला असतात तोपर्यंत फक्त ह्याला काहीतरी जरा खायला द्यायचं ते पण गडबडीने खात खातोआणि मग पळतोय मग
आमचा बी तसच आहे आमची बस पण आहेत खरं
हा आणि भाज्यांच्या तरी लैई नाटक नाटक असतात त्यांची मला ही भाजी नको ती भाजी नको येला नुसती कडधान्यच पाहिजेत
आमचत कडधान्य खायत नाहीत भाजीच पाहिजेत
आमच्यात हे ह्याचे पप्पा आणि हा दोघं एकसारखे आहेत त्यांना भाज्या अस्या पालेभाज्या आवडत नाहीत जास्त नुसती कडधान्य पाहिजे ह्याला तर कांदा घातलेला आवडतो नाही तर टोमॅटो घातलेला आवडत नाही पोरग्याला आमच्या बारक्याला हम्म असंय आता आज कोबी केलता तर कोबी नको म्हंटला मला शेवटी मॅगी करून होय. मॅगी मॅगी करायला लावला. दोन मॅगी करायला लावला. एक- खाऊन गेला. एक डब्यातन दे म्हंटला घेऊन जातो.
मा अशे करतात पोर. लई पडत्यात-
मॅगी उगचीच स्कूलमध्ये नको पण म्हणतात तरी, ऐकत नाही हा. मॅगी घेऊन गेलाय आज. काल तर ती बेसनची पोळीच घेऊन गेला. त्याला बेसनची- पोळीच आवडते. त्यात काही नसतए घातलेलं. कांदा वगैरे. म्हणून ती आवडत्या बेसनच्या पिठाची पोळी.
होए. काय नाही तर काय उसाभर करायचच असत्यात.
म्हणाय लागला बेसनची पोळीच दे. गप बस बाबा म्हटलं सारख-
रोज रोज एक सारखं किती द्यायचं?
तेच की. म्हंटलं आता म्हटलं मॅगी करून दे. मग घे म्हंटलं बाबा खा म. म्हटलं मॅगी कर. शाळेत आणि असतय भात वैगेरे त्यांना. हा. आ. हां. शाळेत शाळेत असतोय त्यांना भात.
हा हा.
मुलांना.
मराठी मीडियम का इंग्लिश मीडियम?
सेमीला आहे. सेमीला घातलंय.
हां हां.
खरं कुठलं खायला बघत नाही शाळेत. पण ते जिर मोहरी असत- जिर मोहरी असतात म्हणतेत वरती. एक वरण भात असला तर- तेवढ खातोय. नाहीतर ते आमटी भात वगैरे असलं की खायला बघत नाही.
हम्म. आमचे शाळेलाच जायत नाही.
तो वरती जातो.
आमच्या इथं अंगणवाडीला आ सकाळी बारा वाजता एकदा जेवण देतात.
हां.
शिरा, उप्पीट नाश्ता काही तर देतात बारा वाजता. मग दोन वाजता जेवण देतात ना?
हां हां.
हे शिरा, उप्पीट काहीतरी असलं तरच खातात. भात खायत नाहीत घरात येऊन भात खातात.
हा हा हा.
अ जात्यात तर अंगणवाडीलाच.
हा हा हा.
अस करतात.
हा.
ह
आणि काय मग?
बसलोय दारात अजून.
आता होय. आता फोन होउपर्यन्त दारातच. चालत. बघा आणिक थोड्या वेळान. करतो फोन. ठेवू काय?
हा. चालतय.
हा हा.